हा बोला.
हॅलो.
हा हॅलो आवाज येतंय ना?
हाव हो येऊन राहिला आवाज.
हा बोला. तुमची मुलगी मग कुठे पुण्यालाच असते का मग?
आं..
तुमची मुलगी म्हणली ते, पुण्यालाच असते का मोठी समीक्षा.
अजून खाली जातोय आवाज. ही पोरी बडबड करतायेत. आवाजच नाही येत, कायचा कायचा आवाज येते घरात.
हो हे काय मला हॉर्नचा, आवाज येऊन राहिला.
हाव ना ते कडईवर सुरू आहे, काहीतरी करण त्याचा आवाज.
हो. आता आईस मला म्हणत, मी स्वयंपाक करता करता तुमच्याशी बोली न.
हा हा.
ते आई म्हणत तुला बरं बाई सुसते म्हणे. स्वयंपाक करू राहिली ते मिक्सरवर फिरूनही राहिली आणि तूला आवाजही बरा आहे येऊन राहिला. म्हणे मला ते का थोडसा आवाजात सई म्हणजे आवाज नाहीे येत म्हणे.
अ तेला सांग शाळेतला फोन आहे, की कोणता फोन आहे.
हो ना. नाही नाही तसं नाही असं बोलता येते म्हणे तुला असं इतका आवाज येत आहे. आता तु एवढं मीक्सरवर फिरून राही तरी तुला आवाज बरं ऐकून येऊ राहिला.
नाही. फोन जर स्वयंपाक करताना आला जर, समजा मी स्पीकरवर करून ठेवत असते न. उभा करून देतो भीतीजवळ.
होना तेस, ना आई मग हां.. तेच ना आई म्हणे तुला बर बाई ऐकू येऊन राहिलं म्हणे एवढ्या गडबडीमध्ये. म्हटलं मला ऐक हो येते म्हटलं.
त अस आता आवाजच नाही येत समजा, असं दूर ठेवून जर करतो म्हटलं स्पीकरवर करा लागते.
हो ते तर आहेच. आता शाळेत हे एक कलकल करतात तरी पण माझ्या काना बरोबर काही म्हणजे, समजा असं थोडंसं आवाज झाला कि ऐकू येतय. हम्म बरोबर. कोन्या पुरानं आवाज दिला म्हणजे, लेकरांना आवाज दिला तरी बरोबर समजतंय. आपल्याला यानच आवाज दिला म्हणून.
नाही ते आता नेहमीचे आवाज तुमच्या लक्षात राहतात.
हो. लेकरच चालूच राहते, थोडं थोडं हे टीचर ने मारलं असं केलं.
चांगलेच
हो खूप मस्ती करतोय, इतकी की खूप डोकं असं वाट ते दुखते. हो चालूच राहते त्यांच, टीचर तहान लागली टीचर वॉशं चालूच ठेवतात. ते आपल्याला घरीच तसं वाटते. नाही नाही कमी असतात अ सहा वर्ष सहा वर्षांच्या कमीमध्ये पाच साडेपाच पर्यंत असतात.
हाव काय? म्हणजे फर्स्ट सेकंड दोनच आहेत काय?
नाही नाही. नर्सरी के जी वन, के जी टू फर्स्ट स्टँडर्ड समोर आहे.
अं.. नाही काय.
नाही ते मराठीमध्ये येऊन जातात मग.
हा ना, इथं फक्त हेच आहे केजी वन केजी टू.
हां.. केजी वन केजी टूच आहेच फक्त.
वाढवायला पाहिजे मग फर्स्ट स्टँडर्ड वगैरे.
मग ते त्यांना मान्यता नाही भेटत नाही ते वाढवायचं म्हटलं मराठी शाळेतच वाढवाव लागतं. त्यांना एक वर्ष ते होते खोडे मॅडम होते, त्या वर्षी केलं हों त्यांनी फर्ट स्टँडर्ड इंग्लिशमध्ये पूर्ण.
हम्म हम्म.
पण त्याला रिस्पॉन्स भेटला पण, वरून रिस्पॉन्स नाही भेटला त्याले.
नाय नाय हे सहकार असल्याच्या ना इथं सहकार असल्याच्याऩ सगळे
नाही नाही सरकारने मान्यता नाही दिली ना, कारण मराठी शाळेमध्ये मराठीच अनिवार्य आहे ना इंग्लिश नाही. तरी शकत त्यामुळे मंग काही एकाच वर्षासाठी मग एक वर्षचा री कॉल घेतल्या नंतर नाही पैसे.
आणि म्हणे, तसलं की मुलांचा पाया मजबूत होऊन जाते...
मजबूत म्हणजे, आता आमच्या शाळेचे सर आहेत म्हणजे या वर्षी पहिलीत मुलं गेले कणी. ते अजिबात रडत. नाही आणि त्यांना हात पकडून अजिबात शिकवायला लागत नाही म्हटलं एवढा फरक आहे कॉन्हेंटचा.
नाही मंग गौरमेंटचा फरक पडतेस ना.
हो ना, दीडशे हम्म. हा ना, त्यांच्यामुळे ते हेच आहे ना.
नाही आमची मुलं सगळे इथं, संत गजानमध्ये कॉन्व्हेंट होते कणी.
हा हा. होना नाही मग ते असं कॉन्व्हेन्ट च, फरक काय असते लेकरांना वळण तर लागते हे. मोठी गोष्ट त्यांना म्हणजे काही नाही आलं तरी पेन्सिल तरी पकडता येते.
घरी रिकामं बसवल्यापेक्षा पुरते ते.
हा.. नाही मग पेन्सिल पकडता येते, त्यांना लिहिता येतात. काही इति चांगलं शार्प असल त्यांना सर्वच येती व्यवस्थित ना हँड रायटिंग चांगलं होते त्यांचं.
आता तुमच्या घरचे दोन्ही हे लहान मुलं आहेत त्यांना वळण लागलं ना आता शाळेचं.
हो मंग मागच्या वर्षीच रडत होते ते, दोघे ही भाऊ अजिबात थांबत नव्हते घरी जात. तो घरच तया घरच नाव ही, नाही काढत आता आपण नसलो तरी. बोलेला शेवटी मला तर चाला की घरी आता. हा फरक पडत लिहिता येते, दोघांना पण लिहिता येते.
हांव, मुलांची फी आहे का, मग इथं आता.
हा फी आहे ना तिथं फी पहिली, आधीपासूनच आहे फक्त कमी आहे म्हणजे जेवढी रेंज आहे. जेवढी समज शासनाने जेवढी समजून सांगितलेली आहे बा, की तुम्ही मुलांच्या फक्त पुस्तकांसाठी. घ्या तेवढीच घेणार फक्त.
आं..
तरी हं.. साडेतीन चार साडेचार असा टप्पा आहेत.
मग संत गजाननची होती तशीच आहे.
हो हो, साडेतीन चार साडेचार म्हणे, त्याच्यावर वाढत बि नाही आणि कमी ही होत नाही.
आणि त्याच्यावरूनच तुमची, पेमेंट निघत असतील ना मग.
हा सर्वच सर्व तेच्यावर सु
बरोबर आहे ना कारण, ते हे नाही ना ग्रँड नाही ना त्याला.
नाही ग्रॅन नाही आता काय मी सर म्हणत बघ येणारय म्हणून ते त्याच्या म्हणजे ते काही तरी आहेत. त्यांच स्कीम म्हणजे बघ की, आता सरकारने सांगितलेलं आहे. ती या शाळेला ते प्री -प्रायमरी जोडा म्हणून. तर काय माहित मग, आता काय होतंय काय नाही हा. धा हा झाला तर वाढून जाईल मग, आता काय मग देवाच्या हाती आता तेवढे पाच वर्ष झाले,
नाही व्हायल पाहिजे तुम्ही, कशा मग एकसारखे लागून जात नाही ना ते.
हाव एकसारखे लागून जातो.
बदलायचं काम नाही आता, ह्या पोरीसोरीस समजा बदलू शकतात.
हो हो.. ते तर आहेच म्हणा पर्मनंट आम्ही दोघी तर पर्मनंट आहेच. ते विखे मॅडम, आणि मी आम्ही दोघी.
हा तुम्हाला निघायचं, कामच नाही पडत.
नाही आम्हाला अजून‌, आम्हाला कोण म्हणू शकत नाही. ती तुम्हाला काउंट टाकतो म्हणी काहीच नाही तर आम्ही क्वालिफाय केलेलं आहे सर्व जेवढं होतं तेवढं.
हांव ना हांव बरोबर ये.
हम्म एक्झम ही क्वालिफाय केले दोघींनी पण. हम्म.. आम्ही म्हणजे चर तरी एक्झाम क्वालिफाय झालेला, आता वरून जर समजा तरी निघाला. फॉर्म भराला तर‌ आमचे सरकारी होवून जाते.
पोरी किती काय, तर मग अशा मुली.
म्हणजे, कुठं शाळेमध्ये काय.
हां...
वर्गामध्ये तरी पंधरा सोळा मुली आहेत.
नाही नाही हे शिक्षिका मुली.
शिक्षिका मुली नाहीय आहेत कोणीच, आम्ही दो तिघीच नाही फक्त. तीन वर्गाला तीन एका वर्गाला निकि काय आहे हो आणि एक दोन एका वर्गाला तर, दुसऱ्या मॅडम आणि एका क्लासला मी आहे.
लग्नं झालेली तू एकटीच आहे समजा.
नाही लग्न झालेलं, आम्ही दोघीं जनी हाव.
हा निकू राहिली मग, समजा फक्त ये. निकूच लग्न झालं, दुसरीच घ्याला.
हा मग मॅरेज नाही मग, मॅरिड बाई घ्यायला लागते आम्हाला.
हां...
ते फक्त त्यावरच ऑप्शन नव्हते, म्हणून हो... नाही झाला ना तेव्हाही होते मग आपण तेव्हा ते इमर्जन्सी होती, म्हणून त्यांच क्वालिफाय होतं तेवढं शिक्षण म्हणून त्यांना घेतलं आम्ही.
हा ना बरोबर आहे शिक्षणाचा पण फरक पडती बीएस
हं.. हो मगं. तेच ना इंगलिश शाळेमध्ये म्हणजे, बीएससी बीएडच पाहिजे किंवा समजा डीएड काही बी समजा.
हम्म हम्म हम्म. माझ्या प्रतीक्षाने मला सहकारवर पण आम्ही इथं ठेवलंच नाही तीला ते, पुण्यालाच पाठवले तिकडे डायरेक्ट.
हांव हांव..
इथं काय इथं, पुरतही नाही ना आपल्या गावात.
काहीच पुरतं नाही सिटी म्हजे, सिटीचे राज्य छोटे गाव म्हणजे गाव असं हाय ते.
तेच ना आता तिथं गेली तर, वीस पंचवीस हजार रुपये तसं ही पेमेंट भेटते ना.
नाही नाही चांगलं आहे मग, कसं म्हणजे आपल्याला बी थोडंसं हे भेटते ना मग. आणि आता घरातल्या घरात आपली, हिंमत ही होत नाही घरातून बाहेर निघायची.
गावात पुरत असं नाही ती, राहिलीच नाही तशी शिक्षण झालं सहा महिनेच फक्त घरी होती.
हांव ना मगं.
ग्रॅज्युएशन झाला मग, पुण्या ला एक वर्ष क्लासेस केले जवाबाई किरणचे. लगेच तिथे एका वर्षातच लागून गेली.
हो ना, हो ना. आणि उलट नाही ना उलट चांगला आहे, तेच आपल्या गावामध्ये परव परवडत नाही जास्त.
हम.. ते म्हणजे नऊ वर्ष झाली ते बाहेर गावीच आहे, आणि दहावी झाली ना झाली तशी बाहेर गावीच आहे ती.
हो तसं आहेच मग शिक्षण म्हणलं, की बाहेर गावाच कराव लागते.
हम् आता ही अनुजा असते हे, शेगांव तिथंच ही दुसरी दोन नंबरची मुलगी शेगावच आहे.
हो काय ती, ती काय करते मग.
ते बीबीए करत आहे ना, आता सेकंड इयरले समजा. हा एका वर्षाने लहान, हिच आता शेवटचं वर्ष आहे ना. हिचं आता सेकंड इयर ये.
हांव हांव ना.
त्यानं मग तिलीच विचारपूस केली आम्ही, नाहीतर तिथं सरस्वती कॉलेजमध्ये कोणी काहीओळीच नव्हतं काही.
हांव ना हांव ना नाही आमचे हे आहेत ना, अणुआत्या लगेच अजून ते. एक कोणते हागे त्यांचा पण मुलगा आहे, मग माझे चुलत सासरे मला नावच नाही येवून राहिले.
हांव ती मुलगी आहे म्हणे, ना आग्याची कोणी.
हाव हाव.
तर तिच्याच सोबत आता रूम करायचं सुरु होतं हिचं.
हो का, मग.
तिथं तिकडे खूप पवारवाडी आतमध्ये रूम आहे.
हम्म हम् हम्म.
तर ते म्हणे बदलतो मग अजून आता ते मैत्रीण म्हणते राहू दे, म्हणते आता सध्या हेच राहू दे म्हणते दिवाळीपर्यंत.
हाव ना.
नाहीत मी अनुजासोबत बोलली होती म्हटलं बाई तुम्ही दोघी जणी मग एका रूमवर असल्या तर म्हणजे आम्हाला ही टेन्शन नाही राह.
हा मग जाऊवा आम्हाला वाटते, अनुचर पण जागा होती नाहीत काही पण.
दोघीच जणी आहेत ना त्या
हा दोघीच जणी आहेत ना त्या.
हा पण ते हे म्हणते आई ते, गायत्री नगर मध्ये राहते खूप दूर आहे म्हणते ती. त्याच्यानं हे नाही म्हणून राहिली पण तेही सारखंच पडते म्हणते पवारवाडीन ते गायत्री नगरे. म्हणून मंग आता सध्या दिवस आता तिथं पी एल मध्ये बांधणं सुरु आहे, म्हणते‌ नवीन खोल्या.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
त्या एक दोन महिन्यात होतातच म्हणते मंग तिच्या तिथंच त्याच रूम करू म्हणते मंग आम्ही.
हा, चालते ना. पण तसं ही, प्रायवेट कॉलेजला त्याला हॉस्टेल भेटत नाही.
काय सोबत पाहिजे चांगली.
हाव ते तेही पण आहे सोबतही चांगलं पाहिजे.
हम्म पोरी पोरी ठेवल्या की आपल्याही मन नाही लागत ना म.
हाव नाही मंग चांगलं पोरी बी चांगलाच पाहिजे तो कुठची कुठी ते संग हम् हम्.
तिच्या सोबतच आहे, रूम मध्ये आणि कॉलेज मध्ये सोबतच आहे.
हो ना, आता मी अकरा बारावी मग रूम केली होती, कणी माझ्या गावची मुलगीच माझ्यासोबत होती. आम्ही आम्ही, च आमच्याच गावचं होत म्हणजे कोणाला चुन होतीन ती.
हम्म हम्म हम्.
कसं आपल्या गावचं असल्यामुळे, ओळख राहायचे आई बाबा ओळखतात.
हाव मग कायतर एकतर नवीन ठिकाण आहे त्याच्यान काही इतकी ओळख नाही राहत.
हाव ना, तेच ना मग.
ते तर सुट्टी असली मंग आईच्या घरी जाते खांब गावली.
हाव तिथूनचा दहा किलोमीटरचा खाम गावं आहे.
हं.. तिथून जवळ मग सुट्टी असली, शनिवार रविवार मग जाते एखाद्यं वेळेस.
हौव.
आपल्या जाऊसाठी जाऊ दे बाई तिथं खोलीवर गमत नाही तर मग जाय तिथंच्या तिथं इथं दानापुरला आल्यापेक्षा.
हा एवढा दूर आल्या तिथं तर दहा किलोमीटर खांब गाव आहे जास्त आत मला वाटत काही दिवस आता का जवळच म्हणजे एखट आता सुजया का मी खाम गावून शिगा हो खूप पण तिचं कॉलेज आहे त्या रोडवर आहे तर असं वाटत नाही दूर आहे म्हणून घाबडा.
नाही नाही ते सवर्णा वगैरे ते आता जुळले गाव आहे समजा.
हौव.
हम्म खेडेपाड्या जुळले कि झालं. काही जिल्हा .
होणं आता मागच्या वर्षी म्हणजे माझे डीएड चे पेपर होते, मला अनू ही म्हणतं होत्या. वहिनी तुम्ही शेगांव वरून अपडाऊन करा. पण मग मला मैत्रीण मिळालीय, म्हटलं जाऊ द्या म्हटलं, मी टिचर तिथंच करतो म्हटलं मी.
हा तुझं ही खांब गावं ट्रेनिंग होता ना.
हा मला काम कालं माझे पेपर होते ना आठ दिवसा ते. म मी रूम करूनच राहिली ती. रूम करून भेेते मला त्यांचं नाव नाही आठवत म्हणजे घरगुती रूम होती.
माझ ट्रेनिंग नव्हतं, माझं पेप करत होती. हा डीएड चे,
हुंम. हुंम.
त्याचे मग ते पेपर झाल्याशिवाय मग, पुढे ह्या बाकी काहीच नाही झाले का दहा मिनिटं.
पाहू दे मला मी पाहिलंच नाही किती झाले आता.
लस्सी आल्या असतील. बरं ठीक आहे हा. हा.